हॅलो हा आवाज येतोय मला
हो.
हम्म काय म्हणता काय चाललंय? हा अच्छा अच्छा हम्म हो तेच की आजच तयारी करते हम्म काय नाही. आज सुट्टी मध्ये सुद्धा कुठे घेली नाही फीरायला?
नाही आज असंच चालू आहे
हा अच्छा अच्छा हम् मग तुमची पुढे आठवड्याभरात, महिन्याभरात कुठे फॅमिली ट्रिप वगैरे नाही निघत का?
अ एवढ तर दिवसात नाहीये पण आम्ही म्हणजे ट्रीपहून आलेलो आहोत.
अच्छा कुठे गेले तुम्ही?
आम्ही गेलतो गोकर्ण, हंपी
अरे वा अरे वा छान खूप छान पर्यटन स्थळ आहे काय हम्म मी तर नाही गेले अजून तिथे पण असं काय विशेष आहे. तिथे म्हणजे तुम्ही बघितलं असं मला सांगू शकाल
अ तिथं म्हणजे पूर्ण दगडाच आहे पाहण्यासारखं पाहण्यासारखं आहे म्हणजे त्या राणीसाठी जे महाल बनवले वेगवेगळ्या पद्धतीनं
ते पाहण्यासारखे आहेत असे स्नानगृह त्यांचे
अरे बापरे हम्म पूर्ण दगडी इमारत वगैरे आहे का ते सगळं
दगडी हा
अरे वा अरे वा छान छान हम्म नाही माझ अजून
अ एक राणी अशी म्हणजे नृत्याच तीला छंद होता तर राजाने पूर्ण ते नृत्यागृह जे बनवलं
हम्म हम्म हं
ते पूर्ण दगडाच आहे असे खांब खांब
अच्छा
आणि त्यांच्यातून जे ट्यून येतय ते आपले वाद्य कसे असतात वाद्य पूर्ण
हम्म ह
तस त्या हा तस त्या दगडातून आवाज येते.
हम्म हम्म अच्छा नाही माझं अजून तिकडे हम्म माझं अजून तिकडे काही नाही जाणं झालं.
हम्म हम्म
हम्म
मग तुम्ही दुसरं कुठे गेले नाही का?
हम्म ह आता म्हणजे आमचं कसं फॅमिलीमध्ये जर ठरलं तर आम्ही जातो इकडे प्रवासाला अ विभाग वगैरे पण आता एवढ्यामध्ये वेस्ठतरी जाऊन आले त्याच्यानंतर ह आपलं ह मा पंकारेश्वरला वगैरे जस्ट मागच्या आठवड्यातच जाऊन आले. ओंकारसाठी चे पण. हा तिथे पण खूप छान पाहण्यासारखं आहे मंदिर आहे. तला परि सर हो. खूप छान बघण्यासारखं महाकालेला मंदिर वगैरे. तिथले मंदिरे वगैरे खूप छान प्रसिद्ध देवस्थान आहे.
हम् हम्.
हम्म.
बाकी मग तुम्ही देव वगैरे म्हणजे कोणते मानता अस. श्रद्धा विश्वास.
हा तस तर आहे सगळेच सगळेच देवात. दे आपल्यासाठी देव सारखे सग देव वगैरे चांग. जास्त प पर्यटन स्थळामुळे मग कस प्रवासामुळे आता बऱ्याचा पणग. त्याच्या व पण राजस्थान वगैरेकडचे ते वगैरे. खूप प्रसिद्ध झाले त्या काटु वगरे मग तिकडे पण लोकांचा खूपसा प्रवास होता माझ्या घरात. तिकडे पण बरेचसे मेंबर जाऊन आले. माझं काय एवढे जाण नाही झालं प्रवासामुळे एक फॅमिली ट्रीप असती कि मग बरं पडत सगळेच असतात घरातले
हा हा हम्म हम्म
हम्म चालेल
हम्म
हम्म बाकी तुमच्या इकडे असं काही पर्यटन स्थळत आहे का.
आमच्या इकडे आमच्या जवळ. लोणार आहे म्हणजे ते लोणारमध्ये ते काहीतरी. पडलं म्हणजे हा लोणार सरोवर. ते छान आत्ता बघण्यासारखं आहे ते आता म्हणजे या दिवसात.
अच्छा अच्छा म चांगलं् आमच समजा त. तिकडे येणं झालं तर मग नक्कीच तिकडे भेटली झालं हम्. बाकी तुम्हाला प्रवासामध्ये काय काय असे अनुभव आले छान. तिकडे तुम्ही फिरायला गेलेले हंपीमध्येध्ये किंवा आणखीन कुठे अ. बघून आलेत तुम्ही ठिकाणा वगैरे मी तर काय अ जास्त नाहीलेली. चचेष्टा तर सुरुवात करते फि रायला.
मी म्हणजे हंपी वगैरे गेली होती पण ते बाहेरच कसं बाहेर गेलं आम्ही आठ दिवस. लागले आम्हाला.
तर बाहेर गेलं बाहेरचं खाणं वगैरे थोडशी तब्येत. वगैरे झाली होती आणि ते समुद्राच ते गो करणारला पूर्ण समुद्र आहे. बिचवर. तर तिथं पूर्ण म्हणजे वातावरण ते बीचच त्याने ह असं. तब्येत वगैरे. थोडीशी अशी खराब झाली होती पण घरी आल्यावर परत. तिकडे म्हणजे तांदळाचे पदार्थ जास्त तिकड शेती. जाते त्याच्या सळ. तांदळाचे पदार्थ खायचं का म्हणत इडली डोसा वगैरे सगळं.
ह म्हणजे तिथले प्रमुखांना धान्यां.
हो ते तांदूळच तेच खावं लागते.
अच्छा हम्म.
हम्म आपला पोळी भाजी म्हणजे असं एकदम कमी प्रमाणात भेटायचंच नाही. भात वगैरे हेच हम्म.
हम्म हम् हम. अच्छा चां तिथल्या गोष्टी त तिकडे जे प्रसिद्ध. महत्वा शेतीचे म्हणजे पावसाचं प्रमाण शेती माती वगैरे सगळ्याच गोष्टी हम्म तसं आपल्या इकडे तिकड ते लोक आपल्या इकडे आली की. त्यांना आपल्या इकडे असे बरेच. आपल्यां इकडचे बऱ्यापैकी सगळेच सुटून जातात. त्याच्यामुळे एवढं काही नाही. खाण्याचे आपल्या इकडे एवढा त्रास नाही होत. कोणी जरी आपली फिरायला आलं तरी. आपल्या इकडे खाण्याची कोणाची वाधें नाही होत.
हो. आपल्या इकडे म्हणजे. सर्व प्रमाणात भेटते.
हो. सग
हम्म हम्म.
सगळंच खायला मिळतं आपल्या इथे. त्याच्यामुळे खाण्याला लहान मुलांना पण काही त्रास नाही होत. असाय. हम्म ते.
बाकी मग तुम्ही पंढरपूरची यात्रा. वगैरे ही बघत नाय का? आताजी आहे ते.
हा ते चालूये ना. टीव्ही वर ते चालूये बघूया. बघते पण. असं जाण्याच पण असं नाही हवं आहे पंढरपूरला.
हम्म. म्हणजे तुम्ही पंढरपूर बघितलं नाही का?
नाही अजून त नाही. बघी प्रत्यक्ष भेट अजून नाही दिली पंढरपूरला. हम्म. तस कोकणाच्या साईड ला सिंधुदुर्ग, गणपतीपुळे हे जे झालेलेय बघ बघून. झालेलं आहे. महालक्ष्मी वगैरे असं पण मग हे. आपल्या इकडचच नाही झालं. पंढरपूर कारण आत्ताच्या. म्हणजे आषाढ. आषाढ महिन्यामध्ये तर खूप गर्दी असते तिथे. अपला. हम्म. आणि लहान मुलांना वगैरे घेऊन जाणं. दर्शन करणं. तर शक्यच नाही. आतां अशा दिवसांमध्ये. त्यामुळे मग. हम्म शक्यच नाही ना. त दिवसामध्ये कसं मग जॉब. परत मला सुट्टी पाहिजे. मुलांना पण सुटी पाहिजे. सगळ्या गोष्टी येतात. असं होत. हम्म तेच त ना.
हो. आत्ता छान जत्रा असते पण. आता. आता पंढरपूर म्हणजे पूर्ण भरलेलं. आता आषाढी एखादशी पूर्ण भरलेलं ते.
पूर्ण. हो सगळ्या रस्त्यां गर्दी. जा जाणारे दिंडी, गाड पण छान असतो. तो पण एक प्रवास खूप छाने.
हो. आता आपण त्यांना अनु भव नाहीये आपल्याला त्या गोष्टीचा. पण आहे.
हम्म. वारकरी. वारकरी. म्हणजे आमच्या घराण्यामध्ये पण आहे. वारकरी लोकं. ज्यानी दिडीं वगैरे केलेलीये. छान सुखद प्रवासे तो. बघायला पण इतकं छान वाटत. ते टी व्ही वरती जरी बघतोना त आपण अस अस म्हणतो. हे तिथे आहे प्रत्यक्ष. असा अनुभव आपल्याला येतो.
हो हो.
हम्म हम्म. बाकी आमच्या इकडे अस फिरायला वगैरे आहे. लांबून लांबून लोक येतातृ दर्शनाला. हम्म, इथल्या इथ आहे. पर्यटन स्थळ म्हणून पण आहेत.
हम्म.
तेच म. बाकी.
बाकी काही नाही मजेत.
हम् आता एवढत पुढचा कधी प्लॅन. प्रवासाचा. ट्रीपचा.
आता बघू. आता एक महिना तरी नाही झालाय. आम्हाला येऊन घरी. आता बघू समोर आता. आता कॉलेज आहे ना. सध्या तर मग आता कॉलेज होईपर्यंत. सुट्ट्या मिळत नाही.
हो ते तर आहे. एकदा बाहेर गेल्यानंतर दोन दिवसाचा प्लॅन केला तरी, मग तीन ते चार दिवसात - पुरेशे होऊन जातात. हम्म. होऊन जातात. हो बरोबर या सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा.
हम्म आणि तिकडून आल्यानंतरही- थोड्या दिवस जाग्यावर यायले. म्हणजे ते तिकडले बाहेरचे पदार्थ खाल्लेले हेत. ते बाहेरचं खाणं वगैरे.
हो. ते तर आहेच. आपल्या शरीराला दिस- सवय नसते ना? तिकडचे वातावरण, खाणं, पाणी बदल होतो -
हम्म.
हम्. त्या सगळ्याच गोष्टीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोच. हम्म. पण मग प्रवासात छान वाटतंय. जर थोडासा असा बाहेर. छान फ्रेश वाटतं.
हम्म. नवीन काहीतरी बघायला, शिकायला काहीतरी वेगळं भेटते.
हो. तिथल्या सग, भाषा हो तिथल्या रूढी, परंपरा- तिथल्या काय गोष्टी असेल प्रसिद्ध. ते पण बघायला मिळत आपल्याला.
हो.
हम्म. तेवढा आपला- हो. तेवढा आपला महाराष्ट्र भारत एवढा - आहे. विविधने नटलेलं आहे. ते सगळं काही बघायला आपल्याला मिळत.
हो. हो तिकडले कॉसचूम वग- गैरे. ड्रेस आणि ज्वेलरी वगैरे छान असता.
हो हो. प्रत्येक ठिकाणी काहीतरी घेण्यासारखं असतं. का जे आपल्या इकडे मिळत नाही. ते तिकडेच आणि तिथेच मिळत. हो ते तिकडे आणि तिथेच मिळत. आणि अशा गोष्टी तिथे घेण्यामध्येच खरी मजा आहे. हम्म.
पण ते एक आठवण म्हणून असतेना? बाहेर गेलो आपण प्रत्येक जागचे.
हम.
हम्म.
जा कधी टाइम भेटला तर.
हो हो. नक्की नक्की.
हम.
चालेल चालेल मग.
हा.
हो. आले की नक्की येईन ह.
हो हो.
हो चालतय. ठेवू?
थोडा टाइम आहे ना?